आवाज येतोय का? हम्म हम्
तुमचे दोन्ही पोरं घरीचय का म आज.
हा दोन्ही घरीच हे.
हॅलो!
हा आवाज येतो का तुला?
मध्ये आवो कट होऊन झाला.
अगं म्हटलं थांब ह चालु राहुदे.
अ
चालू राहुदे.
हॅलो!
हॅलो! हॅलो हा आला का आवाज?
हा आला.
हा दोन्ही त- हा मी आता वरती आली इथं.
हां
हा तिथं रे हा तिथं खाली होते तिथं रेज बाहेर राहती. आणि वरती रूम मध्ये राहते मग, आता रूम मध्ये आली.
हो हो
हम्म आज दोन्ही घरीच ठेवली. मरुदे म्हटलं पावसा त्यात आज मग उ गांगा धरणार किधी पुूरवात आहे गंगा याला नदीला त्याचामुळ यांचं काल जे मज्जा आली न जाते ना, पुलावरून त्या पुलाला खूप पाणी लागलेलं होतं म्हणे. हॅलो!.. येतोय का आवाज हॅलो!
हॅलो!
आवाज येतोय ना?
येतोय आ.. ओ.. मधी- मधी डायरेक्ट कटवून जातोय. एखादा अर्धा शब्द ऐकू येतो.
ह्... तरी मी रेंजमध्ये येऊन बसले आत तुझ्यासाठी म्हटलं इथं आहे ना दुरुन ह्..
नाही रेजच काही नाही प्रॉब्लेम आहे.
हा.. आलं होतं ना काल तिथं ते पुलावरून आत हा.. हा.. त्या पुलावरून जाता ना.. हा.. माया तर फोन चार्जिंग नई, ऊन पडलं पाह आज
हा.. उन पडलंय, ते काय थोडा वेळ पडाय लागलय ह्..
ह्म्म्म.. ह्.. जेवढं येतं ते जेवढं ऊन पडेल तेवढं ते ओल करून जात
हा.. तेवढं परत येईल.
ते तर म्हटलं.
लाईट का बर नाही का माहिती
काल रात्री पासून नाही ना
अ..
रात्रीपासून नाही काल
हा.. रात्रीपसून नाही आली थोड्या वेळापुरत आली आणि परत गेली.
हा.. ना.. माझं तर मोबाईल काही चार्जिंग नाही आता दहा टक्के होत ते आता किती होतंय
थोड्या वेळ चार्जिंग लाव.
हा.. माझा मी लाविला तर पण तो काय फास्ट चार्जिंग नाही होत. पाहिले ना तो वायर बदलून दुसरी आणावं लागेल माझ्या ह्याला का ते चार्जिंग होईल व्यवस्थित, हा.. हा..
ते वर राहतं का ते माणसांना तेवढाच टाइमपास राहतो माणसाजवळ
चार्जिंग काय असलं तरी पोर लगेच उचलून टाकीत, ह्..
चालेल माझ मघाशी चार्जिंग होत होता ते पोराच्या हातात ते अभ्यास करीत होता त्याच्यामध्ये गेली उतरून हा.. अ.. हॅलो! हॅलो!
हॅलो!
हा बोल ना
हॅलो!
हा.. आवाज येतोय का तुझा आ तुला, हा..
तुम्हाला फोन येऊ राहिला वाटतं.
अ.. हॅलो!
हॅलो!
हा अग तू कोणाचा तरी फोन येत होते माझ्या इथे मी ती कट करून टाकले.
कोणाचा होता?
काय माहिती कोणी रोहिणी कम हे तिचा येतोय.
हॅलो.
हा कोण रोहिणी निकम आहे ना तिचां येतोय म्हटलं कोणी काय माहिती. हा पण जाण तला कधी ओळखी ओळखी त्यांनी कधी तिच्याशी बोलले नाही कोणी काही माहिती.
हा हा.
हम्म तुझ काय चाललं बाकी.
बाकी काही नाही आता आराम हे.
हम्म. सासुबाई .
अ
आज येणार होत्या का सासूबाई आ तुझी आली. हॅलो अगं तुमच्या तुमच्या आत्या येणारच होता का आज असं.
हा येणारच होत्या त्या. नाही तर कालच येणार होत्या पण मग थांबले एक दिवस मग आज.
बरं झालं ना.
काल संध्याकाळी बसल्या बस मधी न सकाळी ल हम्म.
पाय किती कडक ऊन पडलं.
पाहिलंन.
ऊन पाहाय न किती कडक पडतय. हॅलो अगं ऊन एकदम कडक पडतय म्हटलं.
हा. आवाजच बंद होऊन जात काय काय शब्दच हॅलो.
ह हा आला का‌ आवाज आता.
हा.
हम्म हम्म. ऊन एकदम कडक पडतं आणि परत सावली येते परत कडक ऊन पडतय हा.
हा.
तेच ना.
तुमाला साविताई सांगत होतया का सा अ माईच्या ना अ नावाने खोललंय असं.
हा.
हा का.
हम्म.
त्यांचा मगाशी फोन आला. पन नेमका हेट् रेंज गेली त्याच्या डायरेक्ट कटून गेला तो.
हम्म बोलनं काईच झालं नाई.
बोल्नच नइ झालं एक दोन मिनिटं. झालं फक्त.
हम्म हम्म.
अ लगेच कटून गेला.
हम्म तुझं
त्यामुळे ईला फोन केला ग दर वळेईचा फोन कटून जातो.
अगं बाई तुझं त माला तेच झालं ना तु माझ तू माझं तुझं व्हायचा.
हा हाव म ते आता नेटवर्क इशू राहते त्याच्यात काय कर शकत नाही मानूस हां.
अया रुपाली जा ना कराता का? हा हा आज बघायचं ना करून परत.
आता नाही केलाय म मगाशी केला होता पण मंग त्या नेमकं जेवन करत होत्या म्हणलं म आता आवरल्यावर करतील फोन.
हम्म हम्म. त्यांचे झाले तीस आता तू होतूच कर त्यांना आता.
हा करील ना तुमचं झालं का मंग त्यांना करील आवरलं आसेल ना त्यांचं.
हा त्यांच आवरलय . हम्म. हा दोघी आहे आजी आहे त्यांचं आजी आहे . तर मंग काय
त्याला नाय नाही का आहात?
हाय ना ती करती ना. तिचा ही चालूय हे तिचं ही चालु आहे ना.
हां का त्यांचे किती झाले फोन?
तिचे आणि पंचवीस झाले वाटतं. काय आमच्या आमच्या मदधीच करते तिकडं आम्हाला दोघींना करते रूपालीताईला आन मला.
हा हा.
आणि अ सावीशीन कांचनच कांचनचा नाय लागत आहे वाटतं कोनालाच.
कांचनचा लागतच नाही मी पाहिलं होतं करून.
हा. तिला ते एकशे ऐंशीचं लिमिट दाखवू राहिलं ते.
ती बरं कोणाच्याच फोन वरून लागत नाही.
हा तिचा लागत नाही कोणालान कोणालान तिजं असं म्हणजे. एकमेकाचा कोणसा कोणी राहिला तिजा.
हा हा.
एकशे ऐंशीचं काहीतरी लिमिट झालंय वाटतय तिच्या वालं.
हां हां.
हम्म. तेच ना मंग. बाकी अजून
बाकी काही नाही म आता हेच आवरलं की फोन करायच फोनवर बोलायचं बस.
हम्म तुला कोणा कोणाचे येऊन गेले?
अजून कोणाचाच नाही तुमचाच पहिला. सावि ताईंचं मगाशी आला होता पण मग ते काही बोललच नाही झालं त्यानी नंतर ही केला सादा ही केला याच्यावर त्यांचा आवाज येत नव्हता.
हा हा हा.
हम्म म्हटले चालू नंतर रेंज आली का चांगली बघ तेव्हाच कराय लागेल.
हा. आणि ते तिचा मला आला होता पण मी अजून तेव्हा नेमकी त्या अभ्यासच चालू होत रूद्रचा त्याच्यामुळे तिच्याशी बोलणं नाही झालं नाही झालं.
हा माझंही नाही बोललं झालं मग म्हटले आता करील थोडं वेळाने.
हा ना रात्री पण आलात तिचा आलं मला म्हणे आणती ती कमी आहे का म्हटलं नाही मी आ रुद्रचा अभ्यास चालू आहे. त्या पोराचा खूप अभ्यास येतो, त्याच्यामुळं त्याच्या त्याच्याकडच फोन होता, हा.
ना अभ्यास ये नेमका फोन वर येतात ना, त्याच्यामुळं
हां. तेच‌ ना. बाबा कुठे गेले तुमचे?
काय ते?
बाबा कुठे गेले, हॅलो!
हॅलो!
हा, आवज येतोय का?
आवाज कट‌ हुन जातो, मधी मधी.
हां. अगं हि हवा आली की लगेच हे होऊन जातो तो.
काय माहिती काय होतय नेमकं, पण कट हुन जातो मधी मधी. आवाज, एखादा शब्द ऐकू येतो, एखादा नाही. काही नाही होत ते, विचारावं लागतं परत, काय म्हटलं.
बाबा कुठं गेले म्हटलं. हॅलो!
रेंज असली का म्हणजे मग व्यवस्थित आवाज येतोय.
हां, आला का आवाज. हॅलो!
हॅलो!
आवाज येतोय का?
हा हा येतोय ना.
म्हटलं बाबा कुठे गेले तुमचे.
हॅलो!
हां, बाबा कुठं गेले म्हटलं.
बााबा गावात.
हां हां. बाबा निवांत, अन तुमी निवांत बसा
आं
म्हटलं निवांतच आहे सगळी. हॅलो!
हॅलो!
अगं आवाज येतोय का?
हॅलो!
हां, आवाज येतोय का?
येतोय एखादा शब्द ऐकायला येतोय--हम्म.
तेच ना.
काय म्हणत होता तुम्ही?
म्हटलं निवांतय बुवा आज सगळी.
हां.
हां.
आता घरात काही कामं नाही मग
हां हां.
तांबाटे लावायला तर हे वारस खूप ये त्याच्यामूळ तांबाटे कॅन्सल केले तोवर लावायचे.
पण मंग आता रोप तर आलं असेल लावायला तेच ना मग. आम्हला लावायचे पण अजून टाइम ये चार पाच दिवस हा. आम्ही आर्यमान आणि योगी बस्तीस.
आमची
हा हा तेच ना. मी तर म्हणतं याव हा तुमचं वाल यांचं य का. हाव हा ग्राफटींगच त्याला त मंग लय भाव राहतो ना.
हा म्हणूनच थांबून गेलो.
हा
त्याचसाठी. त त्याला रबर, रबर लावायचे परत काड्या लावायच्या. आणि हावत एखाद गेलं मोडून तर परत वैताग. हा मंग ति दहा रुपये काडी ये. मग थांबून घेतलं.
हा करू का बन.
हा हा